वा
हा. माझं नाही म्हणजे आमच्यात लेडीज खायतच नाहीत. त्याच्यामुळ नाही मग साहेब खातात पण बाहेर. हो, लिंगायत आहे मा- हो हो लिंगायत आहे मी.
मग त्यांच्या वाण म्हणजे क लिंगायतमध्ये काय माळी वाणी?
अ नाही आम्ही फक्त लिंगायत म्हणूनच हे करतो. हा लियामजे आमच्या ह्याच्यातच येतात ते, पण मोस्टली आम्ही देवां- कुस्तीमध्ये येतो.
हा हा हा
याच्यामध्ये लेडीज नाही खायत आणि माझ्या माहेरीपण खाईत- नाहीत आणि इकडे पण नाही त्याच्यामुळे म्हणजे कधीतरी माहेरी पण बघितलेली- त्यामुळे मला ते बघितलं तरी अस हे होत. ते चालत नाही मला हा मला वास सुद्धा सहन होत नाही त्याचा ऍक्च्युली.
नाही माझय माझही लग्नाच्या आधी वगैरे ना असंच होत. जर, घरात कराय.. चं असेल ना, तर हे तुमचं ते सगळं उरकलं ना भाजीबिजी फोडणीला टाकली ना तुम्ही कि मग मला सांगा. मग मी येऊन भाकरी करते. असं किंवा मग मग मी उरलेलं काय काम असेल, भांडी वगैरे घासायचं ते करीन. अन् ते जोवर तुम्ही शिजायला टा म्हणजे पूर्ण फोडणी देत नाही भाजीची. त्याच्यावर झाकण ठेव... त नाही. तोवर मला आवाज देऊ नका.
आवाज देऊ नका. नाही आमच्यात आणतच नाही. त्यामुळे विषयंच नाही. म यांना तेच सांगते. तुम्हाला खायचं ना! बाहेर जाऊन खावा. मग बाहेरच जातात ते.
हा हा नाही कारण ते आहे. आम च माझ्या वडिलांच कंपनी मध्ये ना सुपरवायझर होते. ते यायचे असे जेवायला त्यांना चिकन वगैरे खायचं असेल ना. तर, ते फोन करून सांगायचे. मी आज जेवायला येणारे. तर चिकन करा. मग नंतर नंतर त्यांनी असं सुरु केलं की ते आणून द्यायचे.
अच्छा
मग करून ठेवा म्हणायचे, मी येतो. म्हण वडील यायच संध्याकाळी येणार असतील जेवायला रात्री तर ते तीन चार वाजता आणून द्यायचे. आणि दुपारी येणार अस असतील तर दहा अकरा वाजता आणून द्यायचे. आणि वडील दोन वाजता यायचे ना का कामावरणं. त म दोन अडीचच्या दरम्यान ते यायचे जेवायला.
हा म्हणजे बरंय म्हणजे त्यांच्यामूळ म्हणजे तुम्हाला मग तुम्ही करत होता. की, आई करत होत्या तुमच्या?
आई करत होती. मी कधीच नाही केलं. मी लग्नानंतरच एक दोनदा केलं होतं. पण ते पण नवऱ्याला सांगितलं होत. करते. पण ते धुऊन बिऊन तुम्ही द्यायचं. मी हात लावणार नाही त्याला.
मग ते त्याच्या म्हणजे जेवणानंतर ते सगळं वेगळं काढून ठेवायचं ते. हाडं बिड सगळं ते प्लेटमध्ये वेगळं गोळा करून ठेवायचे त्यांचे मित्र अ तील तरी पण सांगायचे, ए ते खाली नका टाकू. तुमची वहिनी हात लावत नाही. मला ऊ चलायला लागतं. ते याच्यात ठेवा. मग ते सगळं--कचऱ्याच्या डब्यात वगैरे, व्यवस्थित कून देणार. आणि मग मला ती भांडी घासायला द्यायचे ते, मला--मी हाताचं नव्हते लावत. आणि आत्ता तर काय मुलगा करतो. म्हटल्यावरती मग तो त्याच तो आणतो, करतो सगळंच होतं. उलट मला म्हणतो. अरे खाना--खाना थोडं काय होतंय मग तो पण ते हाडं बीडं सगळी वेगळी गोळा करून टाकून देतो.
टाकतो. हा! मग मुलगी खाते की नाही?
ती खाते थोडं--थोडं.
हा मग चालतंय म्हणजे एकाला दोघं खातात त्यामुळे काय प्रॉब्लेम
हम् आणि मग त्याच त्याला पण माहिती, मी ओरडते ना मग तो स्वतः शक्यतो हे करतो, नाही तर मग तिला तरी सांगणार. बाळा ते टाकून दे, नाहीतर आई मम्मी ओरडल वीना कारण.
ओरडेल. हा.. हा.. हा.
हम्म. ते ठेऊन, ते टाकून दे बरं कचऱ्याच्या डब्यात.
हं. हा. मेंबर आहे, म्हणजे माहिती असलेलं तरी का? म्हणजे हे होतं त्यांना माहित असते की, बाबा नाही आवडत त्या जे काही करायला. तर आपण केलं पाहिजे. नाही तर का मुलं नाही करत. करेल, करेल की मम्मी. करेल की आई. अशी करतात ना
नी आणि म्हणजे यांनी स्वतः पाहिलेलं आहे ना त्याचे बाबा उचलायचे. त्यामुळे त्याला माहितीय. आणि माझी आई पण आता, आई यायची मध मध्ये मध्ये ना. किंवा आम्ही तिकडे जायचो खायला. ती म्हणायची, मी चिकन करणारे या जेवायला. मग पोरांनसाठी मग मी जायची. मला वेगळी भाजी असायची पण ते तसं व्हायचं. तर मग ती म्हणायची पण ए ती हाडं बीडं निट ठेवा, निट गोळा करून टाका. तुमची मम्मी भांडी पण घासती. करणार नाही, नाही आणि विनाकारण वरडावरड करत बसतात असं मग पोरांना माहितीये, आपण नाही उचललं का ती चिडल
चिडेल हा
हा, त्याच्यापेक्षा उरकून घ्या.
घे हा! ते बरं सगळ्यात ना.
हं, त्यांनाही त्रास नको आणि आपल्यालाही नको.
त्याला पण नको होय, बोल नको आपल्याला पण... नाही तर काय? होय होय होय. आ.. ए.. ब आता तुमच्याकडे काय दंग.........., बोला ना बोला काय म्हटला मुलगा?
म्हटलं इंग्लिश मिडियमला आहे की, मराठी मिडियमला आहे?
नाही इंग्लिश मिडियमलाच आहे.
हम्म हम्, तो पण त्यांचा सिलॅबस बराच मोठा असतो.
हो, असते ना. आमच्या वेळेला म्हणजे मुळात कसंय माहिती आहे का, पहिला आपल्या वेळेला इतकं इंग्लिशचं काय नव्हतं. तेच ना, पण आता नर्सरी पासूनच
तर हे होतं. त्यांना जे पहिली, दुसरीला आहे ते आपल्याला पाचवीला होतं.
हो! मग काय तर आता त्याला नाही म्हटलं तरी, टेबल त्याला वीसपर्यंत पाठ आहेत. आता दुसरीला आहे तो.
अरे बापरे! मला अजून पाठ नाहीत.
नाही, आम्हाला होते. आम्ही गणित म्हणजे हे होतं आपण खरंच की आम्ही तेच म्हणतो, मुलांना इतकं हे म्हणलं अजिब आहे ना ओ. काही इंग्लीश शब्द, तो वाचतो व्यवस्थित. पण मराठी थोडंफार त्याचं जरा म्हणजे वाचतो, नाही असं नाहीये
हम्.
थोडा अडथळतो असं मध्येच जर गॅप ठेवतो आणि मग वाचत असं होते.
आता म्हणजे मी जे वाट दहावीला होते ना, दोन हजार तीन हजार चार मध्ये माझी दहावी झाली. तर माझे वडील त्यांच्या वेळेस दहावी शिकलेले. तर म्हणायचे कि तुला गणितात वगैरे काय अडचण आली तर मला विचार.
मला विचार. हा.
हा. आणि आपण विचारायला गेलो ना, ते फिरून फिरून कुठं ना कुठं पाढ्यावरती यायचं. मग अश्या वेळी, जाशील परत विचारशील.
हाहा. येत नाही तोच टॉपिक.
हा. म्हणजे कुठल्याही गणीत विचारा, ते फिरून फिरून परत पाड्यावरतीच येणार.
नाही. होय. त्याशिवाय गणितच नाही ना हो बघा ना तुम्ही म्हणजे, हो. अ ह्याच्या नाहीच आहे त्याशिवाय नाहीच आहे. कोणतच हे पूर्ण होत नाही.
हम्. आणि माझ्या दहावीच्या गणिताच्या पेपरच्या वेळेस त्यांनी दोन दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या.
ही, नाही बाबा हिला अडचण आली तर आपण समजवून सांगू. पण मी म्हटलं, पप्पा सगळ्यात मोठी मदत करा. काहीच नका करू.
तुम्ही ऑफिस ला जावा.
तुम्ही तुमचं काम करा. मी माझ बघते. आणि लईच अडचण आली तर संध्याकाळी तुम्ही हा. खूपच अडचण आली तर संध्याकाळी विचारते तुम्हाला.
पण काय म्हटले असतील ना.
नाही तरी पण मग म्हणजे त्यांनी माझ्याकडनं ना ते प्रमेय वगैरे पाठ करून घेतली होती. म्हणून तर काठावर पास झाले, गणितामध्ये. मार्क बाकी सगळे्यात चांगले होते पण गणितात काठावरतीच. पास होते. आम्हाला आपल्याला दीडशेचा पेपर होता ना गणिताचा.
नाही आम्हाला शंभरचाच होता.
आम्हाला दीडशे मार्कांचं होता. माझी दहावीच दोन हजार तीन चार मध्ये झालीय. हम्म. त्यामुळे आम्हाला ते म्हणजे, माझ तीन चार मध्ये दहावी झाली आणि पाच सहा मध्ये, हा पाच सहा मध्ये बारावी झाली.
अच्छा! माझी नऊ दहा मध्ये झाली आणि त्याच्यानंतर, बारावी अ अकरा बारामध्ये झाली.
हम्. बारामध्ये तर माझं लग्न झालं होतं.
होय. माझं पण तेव्हाच झालंय मग.
बारावी नंतर लगेच.
हो. लगेच झालं. त्याच्यामुळे माझं नाही आहे कमप्लीट झालेलं हे ग्रॅज्युएशन. पण मंडे जॉबला तेला लावून देणार नाहीत. त्याच्यामुळ मग, हे पण आणि आमचं कसं, लांब पडत ना आमच्या इथून कॉलेज. एक पंधरा किलोमीटर पडत. मग इथ गाड्यांचा वगैरे पण त्रास होतो. वेळेवर नसतात इथ. त्याच्यामुळ नाही.
हा आणि आता तरी असतील थोड्याफार पण ते मात्र अजिबात नसतील.
हो तर आता आहे. पण पूर्वी नव्हते तसे.
हम्म. आता दोन हजार बारा म्हटलं तरी ब बारा
पंधरा वर्ष हो प हो. आता म्हणते मी करते म्हणून पण हेच नको म्हणताय. गॅप मोठा होतोय ना हा.
हो खूप जास्त गॅप होत तुमचे असेल म्हणजे तुमची स्वतःची असेल तयारी तर मग करू शकता ना.
हा मग तेच म्हटले मी मीच आहेच पण परत आणि वाटलं ना की बघा ना पंधरा एज म्हटलं ना पण हे वाटतय ना त्या मुलांच्या म्हणजे आपल्या -आपल्या वे त्या व म्हणजे त्या व मु आपल्या असणार अस होते ना त्यांच्यासोबत आपण जाण एक वेगळं आपल्यासोबत अजून एक कोणतरी असेल तर एक गोष्ट वेगळी होत्या पण एकट म्हटलं क त्या मुली पण कम्फर्टेबल व्हायला पाहिजे ना माझ्याशी बोलायला कारण मुला मुळात शांत बस यला आवडत नाही.
हम्म - हम्म - हम्म - हम्म.
मला बोलायला असं कोणतरी लागत हा.
आणि म्हणजे खरंच मला आहे ना. लग्नाच्या आधी वगैरे ना आई वडील म्हणायचे अगं जरा शांत बसत जा किती बडबड करते. आणि जेव्हा माझ्या बारावी नंतर मी काही एक वर्ष गॅप घेतला होता ना. तर तेव्हा मी जॉबला जात होते. तिथे एक मॅडम होती. म्हणजे जिचं ऑफिस होत. ती तिला भेट आणि मला असं वाटलं की नाही राव आपण लय कमी बोलतोय.
ही अनोळखी माणसाशी सुद्धा म्हणजे आता आपलं कसं आपलं काम चालू आहे म्हणून आपण बोलतोय पण विनाकारण पण ते अनोळखी माणसाशी सुद्धा तासभर गप्पा मारू शकते.
हा माझं पण तस आहे मी पण ओळख म्हणजे ओळख झाली ना. तर मी नाही बघत हे ओळखीचे आहे हे असं काय अस बाजूला बसल्या एकदा विषय निघला की मग होते आपले बोलणं चालूच होत ते असं नाही की बाबा हा ओळखी आहे म्हणून आप
म्हणजे आता कसं आता आपण आपली लेंथ लेवल जुळली की बोलतो.
हो एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनट थांब आपलं टायमिंग झाले मी कट करते आणि परत लावते.
हो.